हो येतोय येतोय माझा येतोय.
हो येतोय येतोय तुमचा पण येतोय.
होय हो नमस्कार.
नमस्कार नमस्कार काय नाही व्यवस्थित चालू आहे आपलं काम.
हो चाले आहे ह हो. माझं पण काय काय मध्ये मध्ये दुसरं असतं चालू. आणि मग आता आहे हो हो हो. ह डबे बिबे सगळं झालं काय सरपांक वगैरे.
हो आमचं तर बाकी आहे अजून नाश्ता झाला आता बघू खायचं काय बनवायचं पण पण खाऊ
काच बनवतो ना आपण
हा ते काय भू म्हणजे भूक लागली का तेव्हा बनवायची अ टाईम पटकन ह कारण ते सकाळीच बनवून ठेवायच डब्या बरोबर आणि मग नंतर खात बसायचं त्याच्यापेक्षा म्हणून हम्म. काय तुम्ही मोस्टली काय खा म्हणजे काय असतं जेवणामध्ये तुमच नॉन व्हेज व्हेज असं.
नाही व्हेज व्हेजच व्हेजच हो हो हो आमच्याकडे सगळं व्हेज.
ह आणि. कसं आता कुठल्या विषयावर बोलायचं आपण?
अ हा ह्याच्यावरच बोलूया आता काय रेसिपी वगैरे.
रेसिपी कुठली तुम्ही फणसाची भाजी केलीये का ओ कधी?
हो. केले ना, केले ना.
मला सांगता का त्याची रेसिपी? कारण ये ना आमच्या इथ समोर झाडाला खूप फणस आलेले आहेत. ते ते बाई म्हणते पण आम्हाला घेऊन जा. पण आम्हाला बनवताच येत नाही त्याची भाजी.
तर मी सांगते आता तुम्हाला तर कोळा पण आहे की जन आहे त्याच्यावर
आता त्याचे स सर्व प्रकारचे फनस आहेत. तेे कोवळे पण ये आणि जुने पण असे वरून लाल झालेले पण ये, हिरवे पण आहे.
मग कोवळा फणस असतो ना. तो घ्या साधारण हा आणि एक काम त्याच परत आहे ना हात तेल लावा
ते कि वेढ तेल काहीतरी लावायचं ह आणि किंवा सुरीनी बाहेर ते कडक असत ते काढायचं.
अच्छा आपल्या त्या याच्याने चाकुनी काढायचं कि ते
चालेल ना चालेल ना चाकुनी. तुमच कशाने काढला तुम्ही पण ते वरचं जे कडक असतं ना काटेरी ते सगळं काढून टाकायचं.
अच्छा सर्व काढायचं ते हा.
सोलायचा.
सोलायच हा हा.
आणि मग त्याचे छोटे छोटे म्हणजे आपण मोठे छोटे म्हणजे आगदी
छोटे नाही बटाटाच्या फोडी करतो आपण मोठे तसे.
पण ते मध्ये कापायच आणि मधलं जे असत ना त्याला पाव म्हणतात. म्हणजे मधला जो त्याचा हे असतो दांड्याच्या बाजूचा म
हा गराच्या बाजूचं का?
हा ते देठ म्हण डेठापासून जे खाली पूर्ण आलेलं असतं ते फणसाला
हो हो हो हो हा हा मध्ये
आधी उभा कापायचा. मग आडवा का आणि जे वरचं मधलं आलेलं असतं ना ते काढून टाकायचं.
टाकायं के कडक अडक आसेल ते. ह ओके हा हा. तो मधला त्याचा मेन कना असेल तो.
असत तो हा आणि त्याच्यानर म ते उकडत ठेवायचं.
ओके.
हा कुकरला किंवा कुठेही उकडा. दोन तीन शिट्या द्या. हा आणि मग उकड त्याच्यात काय नाही टाकायचं काय नाही टाकायचं.
काही नाही मीठ वगैरे नाही टाकायचं काही असं?
काही नाही ह आणि आणि म तर काय करा ते आपल्या चाळणीत वगैरे उपसायचं.
हा हा हा पाणी काढून घ्यायचं ते.
पाणी काढून घ्यायचं नंतर कार झालं ना जरा कि मग ते आपण वरवंटा किंवा खलबत्ता किंवा हच्या प्रकारने पण ते प्रेस होतं.
अच्छा मॅश करायचं?
हा स्मॅश करायचं आणि त्याच्यानंतर फोडणी करायची आपण जशी करतो तशीच फोडणी फक्त तेल भरपूर लागतं या भाजीला.
ओके.
हा मग ती फोडणी करायची आणि मग त्याच्यात हिंग जरा जास्त लागतो त्याला.
अच्छा आणि तेथ असं ते पिटल्यासारखं होत असल मग
पिटल्यासारखं नाही होत ना म्हणून तर सांगते मी चाळनीत सुकल ना जरा ते गार झालं ना
हा.
हा की आपण ते स्मॅश करायचं म्हणजे एकदम असं प पळपळीत नाही पाण्याचं कट नाही करायचं पाणी काढून टाकायचं
पाणी काढून हो ना पण मग ते असं मॅश मॅश होऊन जातं ना ते पूर्ण
सुख सुखच असतं ना मग हातानेच दाबायचं ते काय नाही होत.
हा हा हा.
हा म्हणजे ते असं मोकळ, मोकळ होतं उलट मोकळ, मोकळ अस.
ओके, ओके, ओके,
आणि मग नंतर हिंग थोडा जास्त टाकून फोडणी करायची जिरं, मोहरी, हिंग, हळद,
कांदा वगैरे टाकायचं
अ आता आम्ही कांदा खात नाही म्हणून आम्ही कांदा नाही टाकत. तुम्ही टाकला तरी चालेल हा कांदा, लसूण तुम्ही टाकलं तरी चालेल हा हा आम्ही नाही खात हा आणि मग त्याच्यावरती ना नुसत परत तवत राहायचं तेलावर
हा हा.
अहो एवढी सुंदर होते ना की ती नुसती पण आमच्याकडे घरात खात
हो का.
हा आणि तिखट, मीठ टाकायचं म्हणजे नंतर ते टाकायच आणि ओल खोबरं असेल ना तर ते ओल खोबरं आपण खाव खवन न असतं ना ते टाकत टाकायचं त्याच्यात ह टाकायच आणि त परतवून पर न अशी सुखी अगदी कुरकुरीत करायची एवढी सुंदर होतेना
अरे बापर कुरकुरीत होती अशी
मला कुरकुरीत म्हणजे खूप कुरकुरीत नाही पण त्याशी मऊ पण नाही
हा कडक होत असेल असे
होते आणि कांदा टाकला तर थोडी हो
अच्छा हा हा.
हा म्हणजे मुलं सुद्धा खातात त्यांना नाही सांगत.
हो का चांगलं आहे ना.
हो खूपच छान होते. आणि दुसरी एक पद्धत आहे. हा तर ती ती कशी आहे माहितीे वगैरे घ. आणि त्याच्यानंतर.
तुमच्या इकड रेंजचा काही प्रॉब्लेम वगैरे नाहीे ना.
नाही मी आता थोड हे लावलंय कारण मला टायमिंग बघायचं थोडस मी हे लावलं. ह.
हा नाही तसं नाही ते फोन असं मध्ये आवाज. असं थोडा ब्रेक होतो परत येतो.
अच्छा अच्छा बरोबर मग आता म्हणजे पूर्ण रेसिपी कळली ना पण.
हो कळली कळली मला
हा आणि आता दुसरी, दुसरी, तुम्हाला फोडी करायच्या बटाट्या एवढच करायच्या छोट्या छोट्या हा
हा हा.
त्या उकडून घ्यायच्या त्याचं पण पाणी काढायचं किंवा पाणी ठेवायचं त्याच्यात ते पाणी काढून नाही टाकायचं. सत्व जात ना म्हणतात.
हा हा हा.
म्हणून ते पाणी ठेवायचं थोडस आणि नंतर फोमणीला टाकायची ती भाजी आणि त्या शेंगदाणे उकडून टाकायचे. अख्याले शेंगदाणे उकडून टाकायचे तिखट मीठ आता आम्ही गुळ घाातो थोडा आम्ही गुळ खातो. तो म्हणून आम्ही कूळ घातलतो थोडा आणि आोडा मसाला थोडा घालायच. किंवा गरम मसा हात तरी चालेल मि. ची पावडर वगैरे ते सगं टाकायच आपणे भाजीला नॉर्मल टाकतो. तशी थोडी सुकीी सुखी करायची ती ओली पण होते.
हा.
पण होते दोन्ही प्रकार होतात.
हो.
खूप छान असते मी तुम्हाला खरं सांग. फणसाची बी बी वगैरे इतकी पौष्टिक आहे ना मधुमेह म्हणजे आप डायबेटीस. णसात त्या सुको आम्ही पीठ करून त्या. आम्ही थालीपीठ त्याच्या. अस त्या खालीात वगैरे तेढ खूप काे होते.
ह आमची शेजारी झाडे इतकीे फणस आलेली असेच पडून जातात ते. ते मला ते आजी बोलले मला म्हणले तुम्हाला पाहिजे तर घेऊन जा म्हटलं काय नको म्हटलं ते.
नाही नाही नाही तुम्ही एकदा छोटासाच आणून बघा करून.
एखाद दिवशी मी तोडते ती आली का वरती तिला म्ह मला छोटी.
हा छोटा आणि तुम्हाला अगदीच नाही झालं तर आपण व्हॉट्सअपवर आहोत. त मग व्हॉट्सअप व मला विचारा मी परत एकदा सांगल.
नाही आता तुम्ही सांगितलं लक्षात आली माझ्या.
हा मग ती परफोन करा परतोन खूप छान.
हा परतूनच ना तुम्ही जी सांगितली ना परतून बनवलेली तशी.
आपण पाण्याची मी सांगितलं ना ती एवढी जास्त कोणाला नाही आवडत. त खूप आवडत म्हणजे सगळ्यांना. सुकी सुकी ते असतात ते.
प्रेग्नेंट वगैरे.
नाही नाही जरा चालत ते अ गरम आहे ना खरं.
हा हा.
नाही खायच नाही त्यांनी
मग ते आता आमच्याकडे आमच्याकडे आहे प्रेग्नेंट पेशंट आहे पण मग ते जेव्हा झालं का तेव्हा करू
हा बरोबर आहे आणि तुम्ही करून खा जरा थोडीशी नाही तर
मला ते पट तनवीपसून पुडून आता ते झाारा इतके दिसतात आहे ना इतके आलेले बापरे असे लटकलेले झाडाला
बापरे आम्ही तर सोडतच नाही अजिबात मिळाले की
ते मागच्या वेळेस ते वहातारी मला म्हणे घेऊन जातो मला म्हणे म्हटलं हे काय ठेवलेय झाड टाकादा तोडून म्हटलं कि त घाण होती म्हटलं त्या फणसाची तर ते मला बोलले घेऊन जा म्हणे तुला म्हणे भाजी करायला म्हटलं मला नाही येत त्याची भाजी आम्ही खाणार म्हटल को ते बिया जरी आणले ते बि ते ऑनलाईन आपण त्याच्याशी घरी आणतोय ना आपण ते फ्रीजमध्ये. ठेवले बापरे मी एवढे डब्यात झाकून झाकून ठेवले पूर्ण फ्रीज वास यायला लागला.
नाही नाही फ्रीज मध्ये नाही ठेवायचे ते असे पसरून धुवायचे आणि पसरून ठेवायच्या त्या बिया.
नाही घे घरे
गरे हा गरेचा वाश येतो फ्रीज ला
इतका गोड वास बाप रे
नाही द्याच्या बियांचं
आम्ही बिया भाजून काढतो त्या बिया टाकत नाही भाजून त्याच्यात मधलं घर काून खात
हा आम्ही पण तसच करतो आणि उकडून पण मीठ टाकून खातो आपण शेंगा कशा खातो
आा तशा आणि आम्ही ते गरेच्या बिया असल्या ना त्याच्यामधल्या ते बिया तव्यावर टाकायच्या चांगल्या काळ्या करायच्या एकदम भाजायच्या आणि मग ते फोडून फोडून खायच्या मधले छान छान लागतात ते
हम्म बरोबर आहे
आम्ही असे कुठलेच बी वा वाया जाऊ देत आता ते हे नसत का ते अ अ सुकामेवामधलं ते असं गोल गोल काय असत
अ पिस्ता पिस्ता नाही आप जरदाळू जरदाळू जरदाळू
हा जरदाळू ते आणले तर त्याच्यामधली बी ती फोडून त्याच्यातली बी निघते ती बदामसारखी
बदामासारखं आम्ही पण खातो ते
अ ते पण म्हटलं कशाला फेकायचं ते आपण बोरातल्या बी सुद्धा कााढून खायचो प लहानपणी
हो ये ना
हम्म बोराच्या बिया फोडून फोडून खायच आणि आता आहे ना ते औषध बनवतात ना आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये तर तेथं वापरतात बोराच्या बिया फोडून फोडून त्या औषधांमध्ये म्हणजे आपण किती औषधी खाल्
हो औषधी खालेलं मला खूप छान वाटलं पण तुम बोलून एकदम मस्त वाटलं हो हो चालेल चालेल ठेऊ म हो हो
करते मी परत तुम्हाला फोन मग
करा हो
चालेल बाय
बाय बाय हम्